ह हॅलो हॅलो हा हॅलो बोल कि. हा काय? काही नाही अगं आता देवपूजा झाली. झाडझुड झाली. देवपूजा झाली. आता आत्ता ह्यांना नाश्त्याचं वगैरे बनवून दिलं. तुझं झाला का नाश्ता?
नाही आत्ता साफ सफाई कर करायचं नास्तं होय
हय हम् माझा आज काही नाही उपवास आहे आज आता आज काही नाही पोहे केले मिस्टरांना पोहे दिले. आणि पोराला पोराला पण आ ता नाश्ता वगैरे पोहेच दिले आज पोहेच केले. मला आज आता काय उपवास असतो, आज मला वैभवलक्ष्मीचे शुक्रवार असतात.
बरं, दर शुक्रवारी करता का?
हो दर शुक्रवारी पूजा असती परत आता माजे एकूण पाच शुक्रवार झालेत. तता आता हे व्रत आता सण झाले आता पाच शुक्रवार आता आणि हे आता काय संध्याकाळी पू जा मांडायची याची आता देव पूजा करतेय संध्याकाळी आता देवपूजा करत आपले देव संध्याकाळी मग आता हे व्रत हे व्रत म्हणजे असं हे कसं असतं वैभवलक्ष्मीचे अकरा शुक्रवार असतात. अकरा शुक्रवार असतात आणि एक संध्याकाळच्या वेळेला मांडायची असते ही पूजा चौरंग घ्यायचा चौरंगावरती एक लाल आसन टाकायच, एक पाण्यानी भरलेला कलश ठेवायचा त्याच्यामध्ये एक तांदूळ भरलेली वाटी ठेवायची. आणि मग त्याच्यामध्ये सोन्याचा असो दागिना म्हणा नाहीतर चांदीचा शिक्का नाहीतर आपला एक रुपयासुध्दा चालतो. गं काय नाही मग त्याचे ते पु स्तक मिळतं एक व्रताची मी त्याच्यामध्ये सगळी व्रताची माहिती पण असती त्याच्या बाजूला शंख, घंटी असं मांडायचं पुन्हा गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची पुन्हा मग त्याला आपण हे पण करू शकतो काय म्हणतात त्याला तांदळाच्या खिरीचा मान असतो. पुन्हा गव्हाच्या खिरीचा पण मान असतो कोण तुमच्या भागामध्ये गव्हाच्या खिरीचा मान आहे. आम च्या भागात आम्ही इकडे तांदळाची खीर दाखवतो ग त्याला ह देवीला, मग काही नाही त्याची संध्याकाळी पूजा करायची संध्याकाळी उपास सोडताना खीर दाखवायची संध्याकाळी पूजा मंडतात ही नैवेद्य म्हणून दाखवायचं त्या खिरीचा मान असतो एका वाटीमध्ये म्हणजे तांदूळ भरायचे ते त्याच्यामध्ये सोनचा शिक्का ठेवायचा त्याला पंचमृत दुधाने अंगोळ घालून त्याची पूजा करायची हळद कुंकुते वाहून लाल लाल ला फुल वयचं त्याला लाल हा आणि लाल फुल व्हायचं त्या लक्ष्मीला आणि लक्ष्मीची कथा हम्म आणि लक्ष्मीला पण व्हायचं आणि हार घालायचा गजरा घालायचा आणि पुन्हा आपण काही नाही आपली आरती म्हणायची आपले लक्ष्मी महालक्ष्मीची आणि त्याच्यामध्ये कधा कथा आहेत त्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकामधली कथा वाचायची ती कथा वाचून झाल्यानंतर ना मग आपन खिरीचा नैवेद दाखवायच आणि संध्याकाळी उपवास सोडताना ती खीर आपण प्रसाद म्हणून खायचां सगळ्यांना घरात वाटून वाटून अशी पूजेची स्थापना करायची एकूण अकरा शुक्रवार असतात आणि मग त्याच उद्यापन असत म पाच म्हणा सात म्हणणा सवासणी बोलवायच्या त्यांची ओटी भरायची त्यांना एक ब्लाउज पीस गजरा नारळ पुन्हा येईल गव्हाची खीर ह तांदळाची खीर बनवलेला प्रसाद द्यायचा त्यांना कोणी वाटी वाटीमध्ये देत त्यांना वाट्यांचा वाट्या दान करतात कोणी कोणी त्यांना कुणी कुणी त्यांना म्हणजे दूध वगैरे करता हो स्टीलच्या वाट्या दान करायच्या सोबत त्यांना सात सवासनी खीर घालून द्यायची त्यांना त्याच्यामध्ये खीर गव्हाची खीर कोणताही पदार्थ आणि शिऱयाच सुधा चालतो पण जास्त करून मान त्या लक्ष्मीला खिरीचाच आहे आपुन ब्लाऊज पीस खाम हे बांगड्या म्हणा मेहंदी कोण म्हणा हे सगळे सात स वासण्यांची ओटी भरायची
मग हे कुमारीकांना पण करत
हो कुमारिका पण कुमारिक त्यांना पण सांगू शकतो आपण आणि एक एक केळी द्यायची त्यांना प्रसाद म्हणून आपण ही छान पूजा असते आजची विड्याचे पानं वगैरे हो विड्याचे पानं ते पण द्यायचे अशी पूजेची स्थापना असते झाले माझ्या आता पाच शुक्रवार शुक्रवार यायच्या आधी पण व्रत भरले आज एक पाच मी माझी मावशी ना माझ माझ मावशीला विचारले ती करती ही तिला ती हमेशा कर ह म्हणजे व्रत मग तिलाविचार विचारले एक दि शिव्रताची माहिती तिनं मला हिव्रताची माहि सांगितली असं असं करायचं संध्याकाळी पूजा मांडणी असते ती पुस्तकांमध्ये पण त्याचं पूर्ण लेखन दिलेलं आहे कशी मांडायची कशी नाही सगळं संकल्प घ्यायचा त्याचा पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी संकल्प घेऊन मी अकरा शुक्रवार करते असा संकल्प घ्यायचा मी अशाशा सवासण्यांना बोलवते असं म्हणायचं मग ती पूजा स्टार्ट करायची तिथून माझ्या मावशीने याची मला माहिती दिली होती
हा हा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात जस आपण गुरुवार करतो ना पूजा मांडून वगैरे तशीच
आपण कुठल्या तशीच व्हायव लक्ष्मीची फक्त इथ की नारळाचा प्रकार नाहीय ह्याच्यावरती कलश आपण भरून ठेवला ना कलशामध्ये हळद कुंकू रुपया सुपारी टाकायची आणि वरती तांदळाने भरलेली वाटी ठेवायची त्याच्यावरती फक्त एक नाणं ठेवायचं सोन्याचं म्हणा चांदीचं म्हनानाही तर
बर विड्याची पानं वगैरे म्हणजे असं आंब्याची डहाळी वगैरे ठेवतो आपण ती नाही हा हा
ते पण ठेवायचे आपल्या आंबाची डहाळे ठेवायचे कोणी विड्याची पानं ठेवतात. पुन्हा आपलं हळदी कुंक तेव्हा हेि करायचं पूजा सोपी पूजा मार्गशीर्ष महिन्यातली नाही ठेवायचं आपलं बाजूला ठेवलं तर चालतं चौरंगावर तुमची इच्छा असेल तर पण आपण कलशावर कस मार्गशीर्श माहिन्यात कलशावरती ठेवतो तस नाही फक्त वाटी वाटी असते त्याच्यावरती कलशावरती आणि बाकी काय ही सोपीच पूजा आहे आणि कोणत्याही शुक्रवारपासून आपण
आणि दिवसभरात असं निर्जली वगैरे उपवास करायचं का पाणी वगैरे घ्यायच
आता आजकाल कसं कोणाला मेडिसनच्या गोळ्या वगैरे असतात त्याच्यामुळे कोणी खिचडी वैगेरे खात. कोणी फळांवरती रहात, कोणी जुस वर वैगेरे रहात, आत्ता आम्ही माझं कसं मला पहिलं होत होत फळांवरतीच राहत होते पण कधी कध गोळ्या वगैरे असल्या तर मग नाहीच कोणाला होत ना उपास शक्य त्याच्यामुळे आणि उसळ वैगेरे खाली तर चालत आणि कोणाला मेडिसिन असतात
म्हणजे कसं असं सोमवारी भगर वगैरे चालत नाही ना तिथं काय असं आहे का?
नाही नाही असं काही नाही भगर वगैरे चालत याला फक्त सोमवारच्या उपासाला भगर वगैरे चालत नाही. नाही, महादेवाच्या उपवासाला कुठल्याच भगर चालत नाही. नाही, चालत महाशिवरात्रीला पण चालत नाही आणि आपल्या ह्याला एकादशीला वगैरे चालती भगर. तुला असते का एकादशी वगैरे करतेस ना तू मोठे
करते ना मोठे एकादशी सगळं आता येईल की आषाढ एकादशी
हम्म, आषाढी एकादशी आली आता जवळच आली आता आषाढी एकादशीला आता जा दर्शनाला. हो जाऊ आता जायचे दर्शनाला बरेच दिवस झाले माझी बहिण पण बोलवते मला, हो दर्शन होत नाही किती किती तास दर्शन ते तू जाऊन ये. हो, तुझं हो तुम्हाला जवळ आहे उलट पण ते वारीमध्ये होतच नाही म्हणा दर्शन आता दिंडी वगैरे निघाले असतील ना तुमच्या तिकडनं
निघालेत की ईकडून
हो इकडनं आळंदी वगैरे पुन्हा शेगावची निघालेली. आम असं का तिकडून रूट असेल त्यांचा नेहमी
हो तिकडूनच आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भागातून येतेत ना ते वेगळ्या वेगळ्या भागातून येत
हो ते पण आहे.
पण मस्त असतं तिथ नाही केलं पण मी मार्गशिष महिन्यातले गुरुवार केले.
अच्छा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार ते पण असेच असतात ते पण
ते पण असेच फक्त नारळ वगैरे ठेवून चार किंवा पाच जे येईल ते आणि संध्याकाळ नैवेद्य वगैरे दाखवायच उपवास सोडायचा आणि ज्यांना असे पाच वर्ष, सात वर्ष असं पण करू शकतो किंवा दरवर्षी उद्यापन पण करू शकतो.
अच्छा अच्छा मग त्याला पण असत असं पुस्तकांची प्रत वगैरे द्याय.
आहे ना पुस्तकाचे ह हा इथं पण असते. मारगशीर्ष महिन्यात गुरुवारी पुस्तकं देऊन सवासिनला बोवायला घाल म्हणजे जेवायला घालून मग पुस्तक वगैरे देऊन उद्यापन करतात ना
हो हो हो हो त्या प्रकार
ह आणि ते पुस्तक आणि ते कसं आहे ना पुस्तक ज्या घरात मध्ये म्हणजे आपण कुणाला जर दिलो पाच जणींना बोलून सात जणींना बोलून किंवा अकरा जणींना बोलून ज्या घरात पुस्तकं जाईल त्यांना व्रत चालू करतील ते असे म्हणजे आपण वाढवत जायचे माहिती मिळते हो आणि त्या पुस्तकामध्ये कसं आहे पूर्ण कसं करायचं कशी मांडणी करायची कसं व्रत करायचं काय काय खायचं ते सगळं सगळ इतंभूत माहिती दिलेली
माहिती दिलेली हो त्याच्यामुळे त्यामुळे काय प्रॉब्लेम पण येत नाही चला नवीन करऱ्याला सुध्धा सोप्प होत पूजेची मांडणी वगैरे कशी करायची काय नाही आणि कारण आजकाल बरेच जण देवाचं खूप करतायेत आणि हे व्रत केल्यावर खरंच सगळ्यांना खूप म्हणजे मला तरी खूप अनुभव आले आहे या व्रताची मग मग हे व्रत चालूच ठेवते सतत आणि हे शुक शुक्रवार उपास वगैरे आकरा सारखे पुन्हा मी एक शुक्रवार सोडून पुन्हा पुढचे शुक्रवारपासून कंटिन्यू करते हम.
हा हा म्हणजे असं अडचण वगैरे आल्यानंतर काय करता
मग अडचण वगैरे आली तर मग काही नाही तो शुक्रवार सोडायचा पण उपवास धरायचा पण बाकीच मग काय पुढचा मग कंटिन्यू करायचा त्याच्या तो काउंट करायचा नाही फक्त पुढचा शुक्रवार धरून मग तो त्याच्यात धरायचा हो चालतात आप
आता हे मार्गशीर्ष महीन्यात कस करतात ज अस अडचन व गैर आली तर कुणाला तरी पूजा करायला सांगतात आणि आपण उपवास करतो
हम् तसं पण चालतं न कोणी कोणी मग घरात तासल करणार तर तसं ते पण करू शकतात समजा कोणीच नसणार घरात मग मग ते अडचण आली तर मग समजा पुढचा धरायचा आपण उपवास करायचा फक्त एवढंच तस असं आहे हम् मी हे पशुपतीचे पण आठवड्यातली काही नाही मी फक्त पाच अस हो मंगळवार धरते ना मी माझी कुलदेवत म्हणजे माहरची दे आहे त्याच्या मी मंगळवार वगैरे धरते ते पुन्हा पशुपतीचे व्रत केलेले मी महादेवाचे ते मंदिरात जाऊनच कराव लागते पाच सोमवार त्याला सकाळी अम्. महादेवाला जायचं उदबत्ती म पंचामृत पुन्हा लालचंदन, पिवळचंदन बेलपत्र एकशे आठ अ अक्षताचे दाने आणि हे घेऊन मंदिरात सकाळी जाऊन पूजा करायची पुन्हा मग प्रदोष संध्याकाळ चा प्रदोष काळ असतो, त्या प्रदोष काळामध्ये पुन्हा डबल मंदिरात जायचं, सकाळची पूजा पंचामृता ने करायची महादेवाला जायचं पंचमृताने आंघोळ घालायची पुन्हा अक्षदा वहायच्या, बेलपत्र वहायचे पुन्हा रात्री मग संध्याकाळी कणकीचे दिवेस सहा बनवायचे, सहा कणकीचे दिवे घेऊन मंदिरामध्ये जायचं, ते मग तिथ पाच दिवे लावायचे आणि प्रसाद पण घेऊन जायचा, तीन त्याचे भाग करायचे दोन भाग महा देवा जवळ ठेवायची, एक भाग आपल्या ताटात घेऊन यायचा, एक दिवा आपल्यासोबत घेऊन यायचा घरी तो मग आपल्या, दरवाज्याच्या उजव्या बाजूला तो दिवा लावायचा संध्याकाळी एवढंच आहे की, सहा कणकीची दिवे बनवायचे. आणि आ. प्रसाद बनवायचा शिरा संध्याकाळी उपवास सोडायचा, फक्त दिवसभर त्याला फळांवर राहाव लागतं. तर त्याला मिठाचे पदार्थ चालत नाहीत, पशुपती व्रताला. हे पशुपती व्रत आहे महादेवांचं. ह न बोलत जेवायचं, ते संध्याकाळी न बोलता जेवायचं. आणि कोणालाच घरातल्याला प्रसाद तो द्यायचा नही. जेनी व्रत केलं ते तेनीच प्रसाद खायचा. विशेष करून आ ह हो ते तस त्याची त्याची खाय ते सांगितलेलंच हे त्या गुरुजींन, प्रदीप मिश्रा म्हणून कथा आहे, ती ना त्यांनी सांगितलेलं जे कथा करत जे हेव्रत करता तेनीच तो प्रसाद खायचा बा घरातल्या लहान लेकराला सुद्धा तुमही तर प्रसाद द्यायचा सोमवारी असता ते सोमवारचे व्रत हे, पशुपती व्रत म्हणतात.
सोमवार करायचे अशे?
पाच सोमवार, यालाही अडचण आली त म तो उपवास धरायचा फक्त त्याच्यात काउंट करायचा नाही.
बर आणि जेव्हा, जेव्हा, उपवास करतो तेव्हा कणकेचे दिवे घेऊन आपण अ मंदिरात
सन मंदिर आत संध्याकाळची पूजेला न्यायचं फक्त एवढंच आणि सकाळी चार उद बत्या आधी टाकून ठेवायच्या आपल्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये पुन्हा रात्री फक्त पाणी, आणि प्रसाद आणि दिवेस त्या ताटामध्ये गेले पाहिजे असं या व्रताचं आहे, सकाळीच त्याचं सगळं ताट भरून ठेवायचं लालचंदन ते त्या ताटातलं काही काढून ठेवायचं नाही, सकाळची पूजा अभिषेक वगैरे. करून न घ्यायची संध्याकाळी फक्त सहा दिवे घ्यायचे, कणकी चे आणि मलीदा घ्याय मलीदा चा प्रसादा चा खूप मान आहे महादेवाला तर गुळ पोळी तूप याचा मलिदा तयारं करायचा आणि तीन असे द्रोण वगैरे घेऊन जायचे मंदिरात ती गेल्यावरती त्याचे तीन हिस्से करायचे. त्याच्यातले दोन हिस्से महादेवाला ठेवायचे आणि एक हिस्सा आपल्या ताटात घेऊन यायच. पाच सहा दिवे खाली ठेवायचे पण पाच दिवेस लावायचे सहावा दिवा तसाच आपल्या ताटात वापस घेऊन यायचा, आणि घरी येऊन आपल्या उजव्या दरवाज्याला ठेवायचा